हॅलो
हा अव का अरे अबा असं पहिल्या पहिल्यांदा ल दसेल होत मला तो लग्नाच्या आधी ल की सातवीला दसेल होता त्याच्यानंतर काही आठवतस नाही मला.
होऊ का?
इथकाड डास ला आण पुरात आयला म्हंटलं पहीले कायतरी डसलं मला ते खायचं काय? खायाच काइन त्यानं काय केलं? चकलं त डोकरं सापडू राहिल भुसकटात भुसात भुसात ब्यात नाही मग काय? ते भुसात
मकाच्या
तर भुस आणलच ना मी
हा नाही ते नाही का ते असं राहत कोणा कोणाला लई चढतो. मग त्याच्यामध्ये तुम्हाला चढत असणार. तो शंभर टक्के त्या कारण कोणाला काही चढत नाही? रे की काहीच होत नाही काय लगा ज माह असलं नसल बी मकाच्या हॅलो